हा आवाज येतोय ना हो येतय कय काय करताय हो
हा म्हटलं बाई आता फोन लागतो नाही लागतो
म्हणून मी पण नाही लावल अस लागत नव्हत ना काय रात्री पण मी अमन ला लावलं होत पण लागतच नव्हतं परत अ तिकडन लावलं तेनी
नाहीये ना थोडस नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे म्हणून
हो
हम
काय चाललंय काही नाही थोड शेतात आलेल होतो ते दातून तोडायला बाबडसे
हो का बाबोडचे एक दातून करता का
हो बाबोडशी पण दातून करतो ना शेतात येऊन गेलो फिरायला पाऊस पण नयी पडतंय
तेच ना म्हंटलं क काय काम होतं
काय नाही तिकड पाऊस कसा हाय
पाऊस अस एक दिवसआड पडतोचये सक
मग कमी जास्त कमी जास्त बरंय ना मंग तुमच्या अ मंग तुमच्या कर करीत थोडं पाऊस थोड ब पडतोय आमच्या इथ इकड तर पाऊसच नाही हा म्हणजे आमच्या ईथ ना पेरणी पण झाली मस्त पिक पण आलेले आहेत आमच्या इत ना सगळं उन्हामध्ये सगळं कोंब टावलेले आहे सगळं पिकस मक्के पण कापूस पण सगळं पाण्या पाणीवाल्यांचं एवढंच चांगलं आहे पण
हा नाही मग
आमच्या इथं मागच्या हप्त्यात होतं ऊन चांगलं पण आता या पडतोय का इकड तर आमच्या इकडच हे सगळं पाणीच नाहीये शेतात पण नाही जाऊ वाटत पण काय फिरून येऊ म्हणून येऊन लागलो आम्ही शेतात
आणि तुमच्या इथं ऊन आहे का असं वातावरण होऊन येतं
असं आता काही नाही वातावरण असंच आहे ऊन नाहीये आहे आता हो नाही इकडं असं वातावरण झालेलंचं जास्त तो मग अस पाऊस पण पडून जातो हा
आणि मध्येच बंद होऊन जातो
तसं पाव पावसाचं वातावरण दाखवतो पण पाऊस येतच नाही ना
हं हं ह
नाही नाही हो आज आज मंग सुट्टी ये का
हो आज सुट्टी ये ना
हो
हम रोज रोज काय मग का कामावर आता ड्युटी
हो हा म्हणून तर मी पण नाही लावते मॅडम सांगत होत्या
हो
दीदीला लावायचं
हा तिकडून लावून द्यायचं काही नाही असं पण कस आहे आम्हाला संध्याकाळीच टाइम भेटतो
संध्याकाळीच टाइम भेटतो का असं हो काय मंग जेवण काय केलं
आम्ही का जेवण आज वांग्यांची भाजी करून घेतली बाई हा आणि बाजरीेची भाकर खातोय आम्ही बाजरीेची भाकर ते
बाजाऱीची भाकर हो आज ये ना फक्त रविवार
हम्म दिदी तेच सांगत होती काल आम्हाला त्यांना सुट्टी आहे म्हणे
आम्हाला कस आज सुट्टी आहे काल नव्हतीना सुट्टी काल पण
हा मनदानयला गेले होती ऑफिसमध्ये ते अपूर म्हणजे ऑनलाईन डाटा बाकी होता होता ना भरायचा मग ते डाटा पूर्ण ब भरायला गेलो होतो
हो का
तेचं मग ते दिदी सांगत होती म्हणे पाणी मांगतंय डोंड्या डोंड्या पाणी दे
तेज शणावाले गेले होते ना दरन तीन चारच्याकडचे त पाणी मागायला गेले होते रोज पाणी मागता ये पण कुठं पाऊस येतोय
म नाही नाही रोज मांगावं लागेल मग तेव्हा देणार तो
त्याला पण काळजी वाटायला पाहिजेल की नाही पावसाला ह
नाहीय पावसाच असच आहे पावसाळा असतो का तेव्हा येत नाही
येतो हा
न उन्हाळा पण नाही हिवाळ्या मध्ये येतो हम्म मग तेव्हा पाऊस पण थंडी पण दोघं सोबतच
हां ज ज म्हणजे ते काळायशी जर राहिलं ना ते हजी येतो मग मकी काडायला पण हे होत ना. आळस निघुन जातय.
हम्म त्याच खराब होऊन जातं का मग
हो खराब होऊन जात ना अ या वर्षी पण आमचं आहे ना मक्की म्हणजे मोडून मोडून खाली ठेवून दिलं होतं पाऊस येऊन गेला. ते उगत होते मग ते परत परत कडब्यावर ते उचलून उचलून ठेवलं, कडबा म्हणजे कापलेला होत ना. त्यावरन मग ठेवलं होत पण आर त उगुनच गेले परत
तेच ना असं तुम्हांला ठेवायला काही चांगली जागा नसेल ना म्हणून
मग ते सगळं ओ-ओलच होतं होत ना. शेतामध्ये.
नाही नाही लवकर काम आपटून घ्यायचं, विकायचं असतं विकून द्यायचं, काढायचं असतं काढून घ्यायचं.
नाही म्हणजे आम्ही कस आहे खायला ठेवतो ना मग कि मग शेतामध्ये वाळत म्हणजे वाळायला टाकतो ना उन्हामध्ये. त मग मंग घरी घेऊन येत आणि इथं म्हणजे घरी साधन नाही ना वाळायला टाकायला.
तेस ना म्हणून शेतात लोळाव लोळाव वाडावं लागतं का?
हो शेतातल वाडाव लागत. म्हणून, म्हणून आम्ही लेट मक्की काढतो. जास्त असते मक्की पण आमची हां परिवार मोठा आहे आमचा.
हो ना आणि शेती काय किती आहे?
शेती आहेत असं म्हणजे अ सात सात, आठ एकर
हम्म बरीच मोठे मग.
हो दुसऱ्यांची जास्त म्हणजे शेती करतो आम्ही दुसऱ्यांची, दुसऱ्या लोकांची. हो हो, ते गवात ये नई सांगतात.
त्याच्यामध्ये असं राहत का, अर्ध त्यांना द्यायचं आणि अर्ध
हा हो हो, तस अस
हा बरोबर. चांगलं. हे कामा मग व्यवस्थित चालूय ना मग तुमचे?
होव चालूय व्यवस्थित. आता काही तेवीस तारखेला काही ते ह. म्हणजे मुंबईचे ते, साहेब येणार आहे म्हणे. शाहण्याला, हो. अजून जावं लागेल, सांगत होते ते मॅडम. यायच तू पण अस. प्रो प्रोग्रामच आहे. कार्यक्रम वैगरे डेमो रेसिपी घेणारय, अजून ते म्हणजे सात आठ नऊ महिन्याच्या गरोदर मातेला काय ते ह सांगतात ना गोडभराई, काय सांग
हा ते ओटी भरणार वाटत, हा बरोबर.
हो हो तेच, मराठीमध्ये मला पण नाही माहित.
ओटी भरणार ते, ते काहीतरी घ्यावं लागतं ना? ते असं नारद नारडाच्या वाट्या, गहू
हो हो ते हा देतात ते बरोबर मी पण अजून नाही पाहिलं पण आता जाणार आहे पाहणारच तिथं पण आमच्या इकड पण मग. करायला लावणार.
मी पण माय. आच्या वर्षी ऐकल होत दिदी दोन म्हणे आमच्या बायांसाठी हे घ्यावं लागेल म्हणे. ते घ्याव लागेल म्हणे म्हंटलं कशासाठी ग? म्हणे त्यांची ओट टी भरायची म्हणे. पण तिच्यावर आल असतं मग ते सगळं सामान घ्यायचं.
हो तेज रागवून पण घेते पण काही नाही ग चांगली आहे ती. काहीच का हो पाहिजे. हो तेवढं काय नाही दुसर्या मनावर येऊन
हा तिला पण वरती उत्तर द्यावं लागतं ना मग.
द्याव लागत ना सांगत होते रात्री खूप म्हणजे असं अर्धा एक तास म्हणजे आम्ही गप्पा मारलो होतो.
हम्म.
ह हा नाव सांगत होते दिदीचा कॉल पण म्हणजे पूर्ण आहे काय ते पूर्ण करून घ्यायचं मम्मी सो सोबत बोलून घ्यायच सांगत होते ते हो. मला म वाटत हा.
हम् साखरवाल्याचा फोन आला आमच्या तर.
साकरेवाले कोण आहे? हा आस.
ते नाही ने काय या बायांसोबत तेल. इकडे गुजरातला फिरायला गेले होते बघ हम्म तेव्हा सोबत होते.
ते हो म्हणजे मी फोटो पाहिला होतो ना. मी नाही गेली होती का पाहिला हो
कुठं फिरायला जाणवत नाहीे
काय झालं? का नाही म्हटलं कुठे फिरायला जाणं होत नाही वातावरण मस्त आहे.
तरी पण
पाऊस मग तुमच्या इकडं केव्हा पण येऊन लागतो ना?
हो.
इकड पाठवून द्यायचं ना मग? ह ना. सगळे मक्की पण काय आमच्या जुलैला पण एवढ जास्त नाहीत मी येतो त मी येतो का.
हा.
हो क का?
तुमच्या इथं कसं चालू झाला म्हणजे असं चालूच राहतो चालूच राहतो चालूच राहतो.
हो चालूच राहत.
असं मध्ये बंद पडला का मग सात आठ दिवस बंद. अगर चालू होतो नि बंद.
हो तस होतस मागं. को कोळपणी करायला मग बरं होतो ना जर बंद झाला तर.
हो बरोबर.
हो हो हो